हॅलो
आवाज यायला?
हो येतोय ना बोला.
बोला झालं जेवण.
नाही अजून.
नाही झालं का?
बनवणचं नाही झालं आमचं, नाही नाही अजून झालंच नाही.
बरं बरं.
हम्.
काय चालू आहे.
काही नाही पुस्तक वाचत होते.
हो का?
हम्म.
कसा आहे पाऊस वगैरे?
पाऊस वगैरे काहीच नाही.
नाही का?
हम्म.
आमच्या इकडं पण नाही, ऊन खूप आहे ना.
इकडे बी ऊन आहे, गरमी आहे, आभाळ आहे, वातावरण.
हो ना वातावरण खूप चेंज व्हायला लागलं खुप ऊन पहिलं तस काय उन्हाळा आहे आता.
उन्हाळा हे असं वाटतंय, थोड्याच वेळामध्ये असा पाऊस येतो की.
पावसाळा असं वाटतंय.
हम्म
हो ना खूप. खूप ऊन आहे, आज तर खूप आहे, खूप गरमी जास्ती प्रमाणात आहे.
हम्म
काय तर काय. इकडे पुणे मुंबई साईडला मस्त आहे, पाऊस आहे, लेकरांना शाळेला सुट्ट्या आहे.
हम्म आपल्याकडे नसतात.
हो आपल्या इकडे तेवढा पाऊसच होत नाही ना.
आपल्या टाइमींग सुट्ट्या असल्या, तरी मम्मी म्हणेल जा. हा, ती पहिले हाकलायची.
आता शाळेवालेच बंद करून ठेवायले.
ह
उशिरा यायचे लेकरं, पण यायचे शाळेमध्ये आ आता काही नाही, थोडासा पाऊस पडला की, घरी थांबा नका जाऊ हो ना. बाहेर गावचे लेकरं
सर पाऊस यायला लवकर जायचं.
हो हो हो
पाऊस आला तर घुशीरान जायचं. पाऊस यायला की घरी लवकर जायचं, पण जायचं.
हम् बाहेरगावीचे तर मस्त यायचे. भिजत, भिजत पूर यायला. सर आमच्या याच्यावर फाट्यावर येत नाही, मग पाणी रस्ता खराब आहे, लवकर जावे लागते.
नाही
हो तर पावसामुळे काल अपसेंट होते. तो म्हणून नाही आलो. हो आता तर त्यांना म्हणायचं काम पण नाही, शाळेवालेच सुद् मस्त आहे.
आमच्या टाइमींग ले मस्त होतं.
हो ना. आत्ताच्या लेकरायच्या मस्त आहे बो काम
हो हो
हम्म
ए रिस्क नको.
हो हुशार पण खूप आहेते आताची लेकर माझ त्यायची मुलगी आहे ना.
ते हुशारह म्हणूनच त्या शाळेत शाळेला सुटेत पशार नव्हतो ना म्हणून आपल्याला त्याला वाटायचं पहिलीच काही येत नाही त्या तेला घरी ठेवा होत शर्ण अडाणी व्यायचे काहीच येणार नाही, म्हणून आपल्याला घरी नव्हते ठेवत.
हो आत्तानी लेकरांना सांगितले एकदा सांगितले की, बस त्यांच्या लगेच. लक्षात बसते, आपल्याला डोकं फोडून सांगितलं तरी
आत्ताच्या दोन तीन वर्षाच्या लेकराला ए बी सी डी येते, अ आ ई येते पूर्ण. कोण कोणतरी इंग्लिश बोलतं, पण वाचत, पण मराठी इंग्लिश.
हो ना आपल्याला तर शाळा काय असत ते एबीसीडी न आई काय असते ते बी माहित नव्हते हो. जव्हा सात वर्षाची होईल तेव्हा शाळेत जाईल. आई माहत व्हायची एक, दोन, अ, आ, ई तर का आता नाव पण सांगायचं कळायचं नाही त्यावर त्या वयामध्ये आता तर लेकर इंग्लिश मधून पण हो सगळ इंग्लिश मधून मराठीतून कशातून पण वि चरा हिंदी इंग्लिश मराठी तिननी लँग्वेज ब
हो कुठल्याही लँग्वेजमध्ये हिंदी तर खूप बोलतात बा्पा
हो ना ते कार्टून बघून बघून त्यांच्यामुळे त्याच्यामुळे ते बराबर बोलतात जशस तसं
जस बघतील तस जैसा देशपैसा तसं त्या विकरायचं आहे जे बघतील तेच खरत
लगेच चेंज होतात लगेच
हम् त्याचा माइंड खूप फ्रेश आहे की खूप लोक लोक बसतात
मग काय तर आता मार पण नाही आता त्यांना मार नाही ना आपल्या वेळेस मारच खाऊ खाऊ शिकवायचे
श हो आपल्या वेळेस मार्ग अवक शिकल ब
त्यांच्या घरचे लगेच जातात मारलं जरा असं कस काय मारलं काऊन मारलं आधीची तर माय बाप म्हणायचे मारा याला येत नसेल तर
हो आधीचे मारायलावायचे त्या जरा अस लेकराला मारलं तरी इतकं मारतात का आम स लेकरून आ असं चालत
हो ना
तहीच ऐकून घ्यावं लागतं काय करणार ते शिक्षक तरी पण आजकालच्या दिकराला माराची गरज पडत नाही
मारायची गरजच नाही पडत ना
ते ऑलरेडीच करतात ना
हो ना
ते तरच परत
आपल्या वेळे तर शाळेमध्ये रडत रडत जायचे लेकर्रं
हो रडत रडत जायच
आता त्यांना मस्त वाटते आता त्यांना मस्त वाटते शाळेत जायचं म्हणलं की
हो ना
हो
ते स्वतः जातात न्यू न्यू फ्रेंड न्यू न्यू गोष्ट त्यांना श यला आवडतात पार्टिसिपेट पण खूप करतात आपल्याला तर त्याच्यावर जा असं म्हणलं पहिली धपाटी द्यायचे मास्तर बी
हो भीती वाटायली म्हणू हम् आता तर काही नाही
आता स्वतः लेकर म्हणतात की मी घेणार मी करणार मी ठेवणार
ऍक्टिव्हिटी कॉम्पिटिशन पण तसेच वाढलेले आहेत ना खूप चांगलं झालं लेकर ल शार्प माइंड झालेत
हो
ह
न न मन न विषय पण आहे ना टेक्नॉलाॉजी
हो
डेव्हलपन तेवडी आपल्या वेळेस ना मोबाईल नव्हता शिलेक सर् अर्ध नव्हता तर मोबाईल व वावू शकात
मोबाईल कम्प्युटर टी व् सगळं स्मार्ट झालं ना आता
हा आपल्याला शिकवल्याशिवा एबीसीडीचं ए माहित होतं आजकाल जे लेकर मोबाईल बतात ए फॉर पल बी फॉरॉल ते सॉग मध्येच ऐकून श जात त्याच्या लिहायच जरी असलं तरी पण ते दिसतेस
हो ना
हम् ऍक्टिव्हटी मोबाईल मध्ये ऍक्टिव्हिटी जास्त दिसते आणि त्यामुळेच लवकर कॅच करतात
पण ऍक्टिव्हटी आहेत अशा पण आता घरी पण म्हणलं टी व्ही बघायची म्हण आपल्याला दुसऱ्यांच्या घरी म्हणजे त्यात तेव्हा तरी आपल्या वेळेस तरी जरा बरं होत पण त्याच्या दुच्या घरी जाऊ बघाय आ थोडी तस आ स्म्ट टी काही पण यू्यू
टी व्ही पाहतेस कोण पण आता टी व् सु तेसक एकड आज कलची मोबाईल वर
मोबाईल बस मोबाईल कम्प्युटर लॅपटॉप त्याचीच सगळ्या ऍक्टिव्हटी
ह आपल्याळेस याच्या गाड्या होत्या का लाकडाच्या गाड्या होत्या ते लाकडाच्या खेळ आता िलेक्र डायरेक्ट फोर व्हीलर सारखी छटी लाईनव ची गडी घेऊन खेळतात
हो हो
ह आपल्या व सायकलच खूप मोठी वाटायची आजकालच्या लेकरांला जेवढ्या सायकल आपली मोठी सायकल येत ना त्याच्यापेक्षा दुपटीुपटीन पैसा लावून ते गाडी घेऊन देतात लाईनी वरची हम कुठेही चालणार
हो ना
हम्
सगळ्या गोष्टी त्यांच त्याच्यावरच
हो
काही पण आता म्हणजे त्यांना मेहनत करायची गरजच
गरज दिवस नाही
सगळ नवीन नवीन नवीन नवीन
विदाऊट मेहनतच आहे कायकच कोडणार्यालीकर असत त्यां कष्ट म्हणजे माहित नाही
नाही कष्ट बिलकुलच माहित नाही त्यांना आता आदर जीवन झालेलं आहे त्यांचं सगळं.
मस् आपल्यास माहिती नाही तेला काय म्हणाव?
हो ते पण आहे म्हणा.
आपल्या मग आई बाबाच्या वेळेसची गोष्ट आहे ती आई बाबाच्या वेळेसची. ते आता आपल्यालाच म्हणतात आम्ही किती चांगले होतो आम्हाला तुमच्या वेळेस हे माहित होत ते माहित होत.
काही काम केलं की कंबर दुख, हात दुख, पाय दुख, अस होते. पण ज्या ते आपल्या वयात होते तेव्हा त्यांना दुखंन म्हणजे काय तेच माहित नव्हतं.
हा ना.
आता खाणं पिणं पण तेवढं व्यवस्थित नाही आताच्या लेकरांचं मग चार वर्षाचे पाच वर्षाचे असले की त्यांच दुखते.
हो आताची लेकर सगळे जंक फूडच खातात आपण जंक फूड नाही खाल्ला जवढं
ह
आहे तर खादो पहिले नाही आ त्याच्याल मत त्याला पी बर्गर हे देतात
हो
सहा महिन्याच खायला लागते त्या टाइमला त्याला पौष्टिक द्यायचं तर असंच काही ना काही काही ना काही नवीन नवीन ित्र होतात
हो ना आपल्या वेळेस तर भाकरी पोळ्या आपल्या आधी तर त्यांना काय होतं काय माहित खायला.
हा आपल्यावर डाळी असं पा आणि भाताच पण हे खाते का असंचच काही नाही.
हो.
आजकाल जनरेशनच चेंज आहे आपल्यापासूनच चेंज आहे.
तर काय.
आपली जनरेशन आपल्यापासूनच चेंज आहे.
हो.
आपण शेवटी करतो तर बाकीच्याांना काय म्हणतो.
म्हण आत्ताच्या लेकरांना भाजी पोळी म्हणलं की नाही पिझ्झा बर्गर अजून नूडल्स मंचुरियन पाणीपुरी
असं म्हणलं की लगेच खातात पोळी भाजी म्हणलं की नाही म्हणला नाही आवडत.
तेच ना.
तर रणण चालू हिरवा भाजीपाला तर बिलकुलच नाही.
हो.
सगळं टोचू टोचू खालं काय त्यांना काही माहितीच नाही आताच्याना.
नाही काहीच माहित नाही ते.
आपल्याला पण तेवढं माहित ना जेवढं आपल्या आई बाबाला त्यांना माहित आहे तेवढं.
अरे आपल्या आई बाबाला माहिती आहे तेवढं आपल्यालाी माहित नाही.
हो हो.
तेवढं तर माहित नाहीच. मंग काय चालू आहे बाकी.
हांगेलस अंगच ठाकून होते. पुस्तक वाचाव म्हटलं होत माझी आत्मकथा.
हो कुणाचं आहे?
ह डॉक्टर बी आर आंबेडकर.
अच्छा.
माझ्या गोष्टी. माझ्या शब्दात हम्म माझी गोष्ट तो माझ्या शब्दात माझा माझी आत्मकथा
वाचायचं ना मग
हा तुमचा कॉल आला मग रिसीव्ह केला
हो का
हम् जस्ट स्टार्टिंग केली होती चांगलं वाट ते जे स्टार्ट केलं होत म्हटलं पुस्तक चांगलं वाटत
हा हा ह बरं बरं
हो चालेल वाजते
चालते ठेवते बा